हॅलो.
हॅलो.
अरे काळेकरत कुठे गेला गणेश
अरे दारवालत रे ताईकड
गर व फिराय लागतय.
गरवा नरी दरवा असं चाल तू हा.
करव पिक्चर होतर
करू न रे दारवा
दारवा किती वेळ नाव घालत घेतलं रे.
हह कडयास.
काय नाही घरी जाऊ जरा बसलो आज पाणी गिणी काहीच नव्हतं इकडं.
इकडे पण ना ऊन पल्ट होत.
हो ना काल बिन ऊन होतं आज बि चांगलंच ऊनय खतरनाक
हम्म.
आणि जरास पाणी पडला वाटते दुपारी काहीतरी पडला.
इकडे तर काहीच नाही सकाळी चालतू इकडे
हो का किती वाजता गेला मग
आलो बारा वाजता
हो का?
हो.
बरा वाजता या काय?
हो बारा वाजतला
कशाने फोर व्हीलरने गेला का कशाने गेला.
नाही नाही बसून आलू
हो का हो का. तेच गाव त्या दिवशी हा.
बाहेर चालणारते आज
काय म्हणलं नाही ना काहीच नाहीच. हॅलो हम्.
कॉलनीतली गायब झाली.
कुड गेली.
चालल का?
हम्म.
आवाज नाही आला.
येल येल अटकद अटकद येल दर अटकयल दार
ते ऍपच जरा मला त्या ऍप मध्ये प्रॉब्लेम वाटायला.
नाही नेटवर्क मुळे एखाद्या वेळेस होती, त काही अटकतील काय जाती तिथे.
हंग कॉल किती केले तुवा.
काही नाही एकच केला फक्त बाकी नाही.
कसकाय.
कायम ती संपल्या असतीलय फक्त चार लागतात ना वाटते.
हा हा.
आपले फेल्ड झाले चारही असं.
असं हाय ते.
हम् एक लाखाला वाटते फक्त एकदा बोलो होतो की निघडून लावून.
हम.
हम्म.
ग्रुपमध्ये कोण आहे, का तीस करेल लेजंट माणूस.
नाही रे अरे सगळेयाच एक प्रॉब्लेमच आहेत तशीच ती.
माझय काहीच नाही झालं कॉलेज न लागली वा मग आहेच पाचवा अस.
हम्म पण ती कंटिन्यू चालूत म फक्त दोनच झालीत ना हा.
नाही मा फेल झाले.
हो का...
हा...
माळ फक्त दोनच आहे पंधरा मधले दोनच आहे बराबर लागली पाय,
दोनच...
होणार अ ष... वी जास्त केले नाही भा इकडून लावले नाहीत
हा हा हा.
ती त्या दिवशी लईन नव्हती पाय.
ते कमी झालं म ते.
हम्म दुन.
मले या ॲप मध्ये टाइमच काहीतरी घोळ वाटायला माहितीय का.
हम्म जरा सुलू सुलू चालती लई सुलो आहे.
हम् हा. मंद बा कच धारवाद मला
हं.
आपल्या मालिकापेक्षा दरवा बऱ्याच दिसाव लागला इकडे.
हो कुठे येते ते गाव.
ठीक आहे का आपल्या यवतमाळ जिल्ह्यात... कारंजे समोर नाही का डायरेक्ट कारंजा....
गारवा....
शे...
काय थंड हवेच ठिकाणी काय तिकड....
नाही तस काय गरम आहे कडे नुसतं
खरं मे... खेडा आहे का मोठा आहे का..
नाही तालुका काय आपल्यासारखच....
हम्म वा काव सरख त
हम्म..
ट्रेन वग्रेन आहे का काही तिकडं...
नाही ट्रेनत बस...
बस... तिकडं काय बावरर बीवर आहे का....
नाही रे वावर नाही ते भाऊजीची ड्युटी होती इकडे शाळेवर... मानकड राली आलेत्याता..
हो का..
हम् त्याचं घर तिकडे मैतली...
अछेद ना...
नाही नाही...
हम्म हा शिक्षक खाद्य क्षमा लागल...
हम... बरं... जियो लाइन येऊ लाग नाही...
नाही जेवन राहिला होता...
काय नॉन व्हेज गिनव्हेज असेल ना...
नॉन व्हेज काय खाल्लं पाहिजे ना मग...
खातच नाही किनु
हम्म
काहन बर काहन पहिली पाासूनच नाही का खात
हा पहिली पाासून कधी खाल्लच नाही लहानपणापासून नाही
सगळी तर खातात रे आपल्या इथं
कॉलेजच खालतात आमच्या घरी कोणीच नाही का
नाही हो यो योगेश ती बी शाकाहारीशी वाटते वेज भाजी किती ती, हम्म.... ते ज्ञानेश खातिबा...
त्यान आत्ता केल चालू....
हो खात खात नव्हत न ते बी....
अ...
हम्म....
रेंज किन चांगली दिसायली फायव्ह जी चालते का तिकड?
हाव चालते फाइवजी.
बर म इ इकड तर नाही चालत बा लाईन गेल्यावर रा...
तिकडे तिकडच ते लाईट गेल की रेंज जा...
हम्म, तिथे एखादा म्हणजे इन्व्हर्टर पाहिजे असते वाटते. टॉवर वर.... कायेचे कस काय जाते काय काही मिळत नाही तिचा...
ट्रिपच काय झाल?
ट्रिपच काय अता सांगितलच नाही कोणी ट्रिपच काही.
ट्रिप त कॅन्सल च दियाली मल त.
हम्, केरला ऐरला लई लाम होती रे तिथ नाही जायच.
अरे म्हणजे पोर माइति का लांबच्या नाही वा
मी इथ जवळपास कुठ तरी जायच ना? केरला लई लाम होतीन रे खाण्या ना मार पडते.
हम्म अजून पैसे संपले की अर्ध्यावत वापस याय लागल.
हम्म, इथ नाशिक बीषिकले जाता येत ना मग कुठ,
हो महाराष्ट्रटले महाराष्ट्र.
हम् ती लइ लाब होती, बाहेर होती पैसे बी जास्त लागतात.
हम् हाव.
इथं बी आहेत ना आपल्या इथे फिरायच्या चांगल्या जागा आहेत कुठ कुठ मला वाटतेय.
काय ना गड किल्ले.
हा म असच काहीतरी असतात ना धरण आपल ते रेनफॉल वैगरे काय असते.
नदी वगैरे. असतात बीच वगैरे कुठ कुठ.
हम
तिकडच काय रे लय चालू असते तिकड पाण्यातच भिजा लागते गेल की.
हो सगळ पाण्यात च पा लागत
हम्म तिकड हो ना तिकडते पहिलेच लेइ जास्त हे असती, थंड
ह.
तू त्या रोकायल्या भाषा बी येत नाही बराबर
इंग्लिश नाही तर हिंदी.
इंग्लिश
आपल्यातली इंग्लिश म्हणजि लई
ट्रान्सलेट करून मला लागते मोबाईलने देऊून
हं.
इंग्लिश त्याली बी आली पाहिजे ना तिथ. लहान लहान गाड्या बीड्यावाल्या असतात त्यायली येते का?
त्यायले कायची इंग्लिश येती.
आपल्याला बी तेवडीच येते म्हणा.
हं.
हं.
हा आपली इंग्लिश पावून तर तिकडून ते पळून जातील ते
मग काय बोलाव तिकडं तिकड हायवेवरती जागा चांगल्या आहेत म्हणजे असं काय म्हणतात
पाइजे
हम्म फिरायच्या गिरायच्या मस्त
जागा आहे चांगल्या होगते तिथं कस स्वतःची गाडी पाहिजे किराय
गाडी घेता येते का तिथे स्कूटी वगैरे
स्कुटी नाइ भेटणार
हम्म तीच म्हणल ते गोवा थोडीय
आ
गोवाल काही भेटते तिथे फिरायची जागा आहे ना
गोव्यात काय स्कुट्याच भेटत पुर
हं. तिथं नाइ जायचं म्हणतात ते.
कुडं?
तिथ उन्हाळ्याच
हा हो ते पावसाळ्यात नाही जाउन फायदा तिथं. डिसेंबरमधी चांगलंय.
तिथं पुण्या पशी बी वाटत काइतरी.
पुण्या जवळ तर लय येत. पुण्याचे लवर नसत रविवारी हिंडायल जातात.
हं. मुंबईला काय आसल म्हण जवळपास.
मुंबई ला काय? तेच मारीन ड्राईव्ह. तिच्या आजूबाजूला असतील.
इकडे धाराशिव वगरे इकड काय असेल? हा कोकण का? कोकोण घाट ऐकेले म्या काइतरी. अं,
ते आव तामिनी घाट का कोणता तरी.
हं. तिथं जायला परवडते ना मग. कोकण जवळच आहे ना तसं बी.
हाव.
केरला म्हनल्यावर कोपऱ्यात येते एकदम खालच्या साईडला हाय का नही?
याल ते डायरेक्ट असं लई खाली जातेय ते. बॉर्डर संपती तिथं.
पिक्चर बी ये फोर्टी कोकणावर आप मराठी जास्त मटे.
कुड?
कोकणमदी.
मराटी हाऊ.
कोकणी माणसं आपल्या इथली होती. कोकणी भाषा होती. तर सिरियल असतात ना मराठी, भूताच्या कोकणी भाषा राहीली नही.
कदि कदि त आपल्याले ती मराठी समजणार नई.
नाइ समजत. ती केरला वानिच काइतरी उडदू बिडदु वाणी हं.
अरे आमच्याच होतं ते लातूरच एक पोरग होत. म्हणलं अशी मराठी बोलते होयची.
समजली बी पाहिजे तिकड नाही तर काय
हा
शिकायची तिकडं जाऊन त्याची भाषा
श आमच्या रूमवरर पररकत नाही का यवतमाळचं आपल्या इकडे कस मनतात पाणी आलं ते पाणी लागलं
फोन लागलं. पाहिन लागलं. हं. पाणी लागला असं म्हणत. रस्त्याने या लोगो पाणी लाग
हा, ते म्हणतात. पाणी आल्यावर म्हणतात ते.
बोरले पाणी लागला असं म्हणतो आपण.
ले पुरे माराष्ट्रात नमुने भरेल पडेलयेतं.
हाऊ ना. कॉलेज मधी लइच भेटतात पण असे. इकडून तिकडून येतात.
कोकण कोकण लईच अवघड ये म्हणा पण.
कोकणी मझ वाटते सगळ तिकडे चिकलद राल ते शेवटी
कल्लर मी नाही पाहिला बरं फेरीच गेलोच नाही मी
पाहिला ना
नाहीय ना
गल गलतो एकदा लहानपणी
अमरावतीच पाहिलं नाही म
का ते पद्याला गेल एकदा
हो का चांगलं आहे म्हणत मोठं आहे जरा वॉशिंग मशिंग पिक्चर
अमृवला
हम अमरावती हो हो चालू आहे वाटते चांगलीच तिकडे
हो वरची वल आता
हो का
हम्म
हम् संमती आपला बला आता लगेच
ह
बारा मिनटाची चोवीस मिनिट हं